हा हा नमस्कार म्हटलं काय म्हणताय काय करताय
नमस्कार सध्या आराम
सगळ्यांचाच आराम चालाय सध
हो पावसाची वाट बघतोय सध्या
पाऊस प्रतीक्षा करायला लावल्या पावसाने
गरम खूप व्हायला लागलेय गरमीने हैरान झालोय
हो खरंच आहे हो.
हो ना,
अ आमच्याकडे पण आहे गरमी बाबा गरमे ट काय?
आहे ना, बरं काय चाललंय सध्या
काही नाही सध्या शांती
शांती का
ह
हो का का बॅगा वगैरे शिवत ते बंद केलंत का?
त्या बॅगा बिगा बंद.
हो.
हम्म आता जरा फिरायचं इकडे तिकडे.
हो का
हम्म.
चांगलंय पण चैन पडते का?
चैन पण आता काय मध्ये मध्ये बसायचं जरा
हा.
होय हय आता. हम्म बाकी काय बाकी
काही नाही ठीक.
अधिक महिना झाला व्यवस्थित
हो झाला भाजीचा होता. आमचा झाला हो.
आमचा पण झाला. आईला म्हटलं अ नशीब म्हणजे प्रत्येक अ आता आई तर म्हणजे म्हातारी आता आपण म्हणजे आम्ही एवढ्या वयाची झालो म्हट
हो बरोबर.
तुझं पण नशीब म्हणजे जावयांचं पण नशीब आहे एवढे एवढे आहे ते घ्यायला.
खरंय खरंय हो हो म आईला घेतलीत की नाही साडी
हो आईल साडी
हो ना, छान छान आमच्या नशिबातच नाही हे आ आता आता निघालो यापूर्वी कुठे काय हेत
अरे होत होत
एवढं एवढं अस ह्याच हे. प्रमाण नव्हतं असं आईला वगैरे घ्यायचं हे आत्ताच निघालंय ना,
आमच्या कडे पहिल्यापाून पहिल्या आमच्या अधिक मासापूनच आम्ही आई ला वगैरे साडी अ आमच्याकडे हम्म हम्म हम्म. आमच्याकडे ती पद्धतच आहे हो खरं खर तर वो खर तर ओटी भरायची असते आईची
हा बरोबर.
ह पण आता म्हणजे बाबा नसले कि मग म्हणजे अ असे असले की मग म साडी द्यायची असं
बरोबर.
होय आणि खूप काही ठिकाणी तर म्हणजे मी बघितली ना, पद्धती नगरला वगैरे अशी पद्ध पधत आहे की अ एकदा जावई एकदा गेला ज अ म्हणजे सासुरवाडीला कि अ त्याचे म्हणजे त्या मिसेसचे काका, आत्या, मामा, मावशी सगळे बोलवतात.
हौ
आणि ते तो सगळ्यांकडे जातो. म्हणजे जावंय आणि सगळे अधिक मासा ते सगळी जण वाांण देतात त्याला. म्हणजे ते म्हणतात अधिक पुण्य मिळत आम्हाला की अधिकधिक ते होत ना पुण्य. डबल होत ना ते हम्म हा म्हणून म्हणजे
हम्म जाव हा जावयाची मज जा्या आणि अ
आयपत असेल त्यांनाच हे ना
नाही नाही नाही ते काय ते काय म्हणतात तुम्ही किती फी द्या त्याच्यावर हे नाहीये फक्त जावयाला देणं हे महत्त्वाचं तुम्ही किती थोडी फुल नाही फुलाची पाकळी द्या ना.
साखळी द्या. बरोबर आहे. हा असं काही नाही की हेच द्या तेच द्या असं काही नाही. नुसत जेवायला दिलंच
हा हा आणि काहीतरी तीस तीन मग तुम्ही काही द्या ना मग तुमचा नसेल तुम्हाला परवडत तुम्ही काही बारीक सारीक देऊ शकता श्रीखंडाच्या हा बत्तासे किंवा श्रीखंडाच्या गोळ्या किंवा म काही असं अहो तिसतीन काहीही द्यायचं. तिसतीन काहीही द्यायचं.
हा हा चांगलंय. तिथे पण आपण काय झाल अस आता तुम्ही हे बोलताय खर. पण काही ठिकाणी ना त्याच खूपच मोठ म्हणजे आता माझी आता भाच्ची आहे माझी. तिच्या मैत्रिणीनी तिच्या मैत्रिणीने तिच्या म्हणजे अ तिच्या नवऱ्याला एकतोळ्याच्या अंगठी अ म्हणजे मैत्रिणीला जोडवी परत तिलाही एक अर्ध्या तोळ्याच काहीतरी कानातल काय घेतलं सासू आली होती. तिला सगळ्यांना कपडे जेवण म्हणजे सासूला पण हा
सोशल मीडियावर आता हे सगळं मांडतात. आणि दिखावा दाखवत आहेत ना त्याच्यामुळे ते वाढत गेलंय पण एवढं एवढं काही नाहीये की तुम्हाला फक्त ते पुण्य कमवायचं म्हणून तुम्ही तेवढं एक जावयाला तीच्या वाण डे च, किंवा तिच्या सासर काहीतरी अ साडी चोळी नाही जमली तर बाबा ब्लाउज पीस किंवा काही एखादी पर्स असु द्यावं. एवढं आता फॅड निघालय ते ह्याच्यामुळे निघालय आता हे.
हा त्यामुळे कसं एकमेकांमध्ये चर्चा होती. ते मग तुझ्या मैत्रिणी मग त्या शेजारच्या सुनेकडे एवढं आलं. मग तुझ्या आईनी पण थोडस घेतलं पाहिजे. असा एक भाग झालाय. हा आणि मग याच्यामुळे काय होतय घराघरांमध्ये तेड सुद्धा निर्मा नाही का म शेजारच्या सुनेला जर एवढं मिळतय तर माझ्या सुनेन तू पण आणलच. तुझ्याकडच पण आल पाहिजे आहे की नाही. असं असा प्रकार अशा ही प्रकार सुरू झालाय.
बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे.
याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. तुम्ही कराल जे जेवण करा. तुम्ही फार तर अगदीच मुलीला साडी घ्या. जावयला एखाद शर्ट पीस
किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे करा पण अस ह्याचा बाजार नाही झाला पाहि जे आणि तुलना नाही कोणामध्ये तुलना नाही झाली पाहिजे नाही का? हा असं असं नाही होता कामा म्हणजे जे चांगलं आहे पुण्य कमवायचंय तिथे असं हम्म तर त्याचा अस वाईट हे नका करू ना चांगला जो सण आहे. तुम्ही लक्ष्मीनारायणचा जोड म्हणून त्यांना पुजायचंय तर तेवढाच उद्देश ठेवा हाय की नाही.
बरोबर आहे हो
असा उद्देश ठेवूनच करा आहे की नाही. असं माझ म्हणणं तर एकमेकाच्या असं तुलना करू नका.
तुलना करूच नका आणि म्हणजे खरं सांगू का काही काही ठिकाणी तेवढं ते मोठं करतायेत तर आता मी कोकणा कोकणात बघितलं नाही एवढं काय म्हणजे मी बघितले कोकणातल्या पद्धती किंवा घ म्हणजे तिकडच्या पद्धती बाहेर पण खूप फरक आहे त्याच्यात म्हणजे दिखाव्यासाठी खूप लोक असं हे करतायत. आणि कोक हा कोकणात कसं आपलं चला आपलं आपलं जावई घरी आला जेऊ खाऊ घालायचं मस्त गप्पा मारायच्या मस्त त्याचं पूजा म्हणजे लक्ष्मी नारायण म्हणून त्या त्या ठिकाणी हा आणि आपल्याकडे जे काय असेल ते मुलीला आणि जावायला द्यायचं एवढंच आपले इथे म्हणजे कोकण णात जिथे मी बघितलं तिथे तेवढंच आहे पण काही ठिक ठिकाणी खूपच प्रस्त वाढलेय म्हणजे इतके नातेवाईक ते म्हणतात नाही त्या निमित्ताने जावं येणार त्या निम त्ताने जावई येणार हो पण तेकसं प्रस्थ वाढत चाल होय अस झा अस झालंय हो ना
तेच ना तुम्ही असं करण्यापेक्षा एखाद गरीब असतील म्हणजे एखादी मुली डच गरीब असेल तर त्यांना तुम्ही मदत करा हाय की नाही.
बरोबर आहे बरोबर आहे आणि हो मला तर म्हणायचय की आपण आता हे असं हे करतो दान दान पण आपण जे करतो
हा हो हो
ते सुद्धा अगदी गरजू असेल ना आता अगदी आता कोण नाही राहिलय गरजू खरा तसा सगळी आहेत चांगली हा आपल्याला जर काय दिसलं ना अस गरजू किंवा काय तर त्यात ते दान करावं तुम्ही अस
बरोबर बरोबर
है ना बरोबर ना कारण मी तर आता कधी पासून ना बंद केलंय अस की बाबा हे कर ते कर चला म्हणजे ते म्हणतात ना जेवायला बोलाव कोणाला किंवा काय नाही नाही येई एवढ अगदी ये येे काय नाही येेत म्हणजे आहेत आहे त्यालाच बोलवून आपण भरपूर असं त्याला खाऊ अगदी घालायचं चांगले चांगले पदार्थ करून अरे मग नाही ज्याला ते देऊन आनंद मिळतोय त्याला द्या ना तुम्ही ते
हो हो
हा मग मी आपलं तस ठेवलंय मी आपलं माझ्या याने की आपण त्यांना त्यांना देऊया असं म्हणजे
बरोबर खरंय खरंय
चा आनंद पण आपल्याला तो बघण्यासारखा
हो आणि एखाद्या आपल्या नात्यातच कोण आहे. एखादी गरीब असेल त्यां तेव्हा त्यांना काही म्हणजे संसार उपयोगी वस्तू देणं वगैरे किंवा अगदीच त्यांची जेवणाची सुद्धा हे असेल तर चांगलं चुललं करून त्यांना एखाद दिवशी जेवायला पुरवणं हे ह चांगलं नाही का म्हणजे नुसतच जेवत तरी त्यांना खूपच हे मिळाल्यासारखं आहे ह की नाही किंवा एवढं चांगलंच चुगल जेवायला मिळाल त्यात ही त्यात समाधान तेच आपलं पुण्य आहे कि नाही बरोबर हे अशा कुठेतरी परंपरा आणि हे वाढ म्हणलं पाहिजे आणि याचा प्रसार प्रचार अशा गोष्टी चिं झाला पाहिजे म्हणज तुम्ही करा ते जास्त त्याच प्रदर्शन नका करू जो भाव मूळ भाव आहे तो तसाच ठेवा आहे की नाही साध्य जे करायचंय ते तसच ठेवा असं हा
तेच तेच काय प्रस
सगळीकडे हे सगळीकडे गावागावांमध्ये यांचा
आणि तुम्हाला सांगूका सोशल मीडियावर म्हणजे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट सोशल मीडियावर जे ते बघतायत ना हल्ली
बरोबर
हा त्याच्यामुळे पण मग ते आता प्रस्त वाढत चालला आता प्री वेडिंग वगैरे कुठे होतं पहिलं काय
काहीच नव्हत आधी तर भेटायचे नाही नुसतच बघितलं एकदा वर मान करून बघाय पण नाही व्हायची सगळ्या लोकांच्या समोर आजता हे प्री वेडिंग एवढं जाऊन त्यांच्या समोर कपडे विपडे बदला ते फोटो काढा केवढ चाललंय हा
त्या वेळेला असं म्हणजे मी माझ्या लहानपणी असं आपण म्हणायचो पण कोणाला बघायला आलं की अगं नीट बघितलंस का तू तर ती मुलगी म्हणायची पण की मी नीट बघितलंच नाही
हो हो व्हायचं अस म्हणजे आम्ही ही खूप वेळा अस क म्हणजे सगळ्यांच्या मुळे ताच नाही आलं असं व्हायचं
स अगं ते बघ खिडकीत येत ते बघ तेव्हा मी खिडकीत ना आपण ते आत्ताच बघून घे आता बघून घ्या असं म्हणजे मी हा तेच असं चालेल मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं खरं
हो मलाही खूप छान वाटलं
चालेल सले ठेवू
हो हो मी रात्री करेन मग
हो हो हो
ह ठीक आहे